हॅलो.
हॅल हां बोला की.
हा हा झालं जेवणा झाली.
हो झाली की तुमचीच झाली.
हा आमचे पण झाले आता मग अशी झाली. मण कॉलवररच बोलत होते मा असं दघिं बरोबर.
हां हां.
काय खाल्ला आज.
आज भेंडी चपाती.
ह सय ग हा हा.
तुमचं.
हा आमच्या स अंड्याची ह्याची बुरजी.
हा
हा शुक्रवारी ना कुठला आव आम्ही कर्जतला
अच्छा
हा हा गरजेेत म्ह तेेच राहते काय आवडता विषय कोणता आहे तुमचा
माझा आवडता विषय म्हणजे सध्या तरी माझ कायद्यावरतीच अभ्यास झालाय त्यामु कायदाच सध्या आता
हा का ओके हा स का ओके ओकेलाच
हो
ह हां ह अे बर बर म्हणजे पासप झाडांचा वगैरे असं आहे का अभ्यास अशे हा आवडते हा ते जलाचा याचे जास्वंदीचा उपयोग जास्वंदीचा त्याच्या झाडाचा उपयोग शौगात उप शेवगाच्या झाडाचा उपयोग शेवगाच्या शेंगाचा उपयोग परत मेथीची मेथी आपण म्हणजे आता पावसात येणारी अ रानभजी त्याच्यात पण त्या त्याच्या पण फायद्याच खूप असतात आपल्याला
हो असं त आमच्याकडे आहेत भरपूर झाडं
हा का ला म्हणजे स हा का हा हा होतच ना
जासवंदीचे तर भरपूर आहेत झाडं
हो काे मी जा जास्त संधी काल पण तेल केलं दसण तच्या पा पाना फुलांची ह पानांचे तेल कर ते पण म्हणजे तेल केस गडण्यावर तर चांगलं आहे उपयोगी येते त्याचा
थोडासा कापूर पण घालायचा त्या तेलामध्ये हो कापूर आणि खडीपत्ता
कडीीपत्ता आणि ही कोरफड
हा कोरफड अशी ताजी असलेली चांगली एक एक जण ती बाहेरची आहे ती क्रीम पण वापरतात
हा नाही आपण ताजे लावलेले असतात ना दारात दाराचे असे लावतो ना आपण ती चांगलीच असते नाही सगळ्यात आणि त्याच्या तर आता पाणी पण काल म्हणजे परवा तसं करून ठेवलेलं होतं त्यात आज केस जुन्यात वापर केला त्याचा केस गडणी थांण्या थांबती बो तसे झाडांचा उपयोग भरपूर होत हो खप होत पण आपल्याला माहिती ति नव होत एवढं वरच म्हणजे होतं आयुर्वेदिक पहिला होता पण त्याचा आपण उपयोग करत नव्हता पण आता हे केमिकलचं वापरण्यात पेक्षा आयुर्वेदिकचा असं वापरलं तर खूप फायदा होताो
खूप फायदा होत आणि आजकाल ते जरा सध्या कमीच हो चाललंय ना म्हणजे सगळेजण आता आहे त्याच गोष्टी वापरताय
तात हा रेडीमेड मिळतय ना मग ब बाकी काय दुर्लक्ष कावढ स्वतः कोण करणार असं याच्यावर ये नाहीत तस घरी स्वतः केले हा मेहनत नक हो स्वतः आपण घरी केलं तर त्याचा आपल्याला माहिती पण होते आणि दोन सांगता पण येत आपल्याला आपण कसं केलं काय केलं त्याच्याण आपल्याला सांगता पण येतं
हो मी पण आता त्याच तेल करून ठेवलंय म्हणजे त्याच्यात थोडशी ह्याची पावडर पण घातली आवळा पावडर वगैरे आणि कांदा चिरून टाकायचा आणि ते एक तास उकळून घेते मी पूर्ण
अ
मेथीचे दाणे वगैरे टाकून सगळं म्हणजे एक दीड तास जरी उकळून घेतलं ना त्या तेलाला
आ हां
ते छान होत आणि नंतर मग एक दिवस पूर्ण तसच ठेवायचं ते तेल पातेला तसच उकळलेलं हा आणि मग दुसऱ्या दिवशी गाळून बात भरून ठेवायचं म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा
आपलं म्हणजे काय काय टाकलं ते खोबर तेलामध्ये कडीपत्ता
पत्ता मेथी चे दणे कांदा कोरपड आणि जावंदाची फुलं पान आणि कापूर
कपूर पण टाकच हां हां
हा कापूर वगैरे टाकला
कापूरचा म्हणजे वास याच्यात येण्यासाठी का स्मेल चागत
नाही नाही कापूर थंड असतं ना मग ते थोडस आपण मसाज करून थंड पडण्यासाठी डोकं थोडस कारण डोक्याची बाजू अशी असती की ती कधीच थंड नाही राहत म्हणजे कुणाची मग त्याच्यासाठी ते कापूर वापरलं जातो डोक्यासाठी
हा का हा कापूरच नवत मला माहि मी फक्त अस तेल याच माहिती होत तेल करण्यात म्हणजे सगळं वस्तू टाकते टाकली हो ते पण कापूर नव्हता टाकलेला कापूरच्यामुळे हा फायदा चांगला आहेजे थंड राहण्यासाठी आणि वास पण चांगला राहील तेलाला म्हणजे तसं
हा म्हणजे जे कांदा वगैरे आपण घालतो ना त्याचा वास येत नाही कापूर मुळ
हो कापूरमुळे त्याचा वास येत नाही कडीपत्ताचा वास येत नाही त्याच पण हा कर बरं बर बरबर हा चांगलं आहे उपयोगाची आहे मस्त ते पण तेल बनवायला बनवायला पाहिजे आता तसं तेल नते कापूर टाकून बाकी टाकलं आहे मी पण ते कापूर नाही टाकलं आहे मग थोडंसं ते आपण बसर हां आप आपलाच आपल्याला वास येतो आपण जर असं नुस टाक लावलं ना तर काय याच येत त ते स्मेल सगळां पण कापू टाकल्याने नाही येणार असं बरोबर आहे
हा ते एक दिवस करून बघा तुम्ही ते पहिले थोडे करून बघा मग तुम्हाला चांगलं वाटलं की मग ते करून ठेवा नंतर मी तर तसच करून ठेवते ह मी दुसर तेल वापरत नाही तेच वापरते आता खूप दिवस झालं मी लॉकडाऊन पासून मी तोच वापर करतेय तेलाचा
हो का अरे चांगलंय म्हणजे उलट ते तेथ त्याने केसं पण वा वाढायला पण त्याला मदत मिळते आणि पांढरे पण केस कमी होतात त्याच्याने
होत म्हणजे माझ्या बहिणीची केस पांढरी पण आता ते तेल वापरापासून उलट त जे आहे ते नॅचरलीच काळी आलीत आता
हा ना म ते नवीन हो का नवीन येणारे
मग ती पण आता त तंच वापरतीय तेे तेल
हा कार रे वा चांगले आहे म्हगलोत उपयोग येणारी वस्तू आहे तशी ती
म्हणजे आमची मम्मीपासूनच आहे ती वापरलं जात काही काहीतरी काही ना काहीतरी त्याच्यात फक्त आम्ही थोडसं वे वेगळं वापरतयात
वापरता आणि माहिती म्हणजे जुन्या ल कस माहिती त्यांनी पहिले पहिलं कुठं होता असं काहीनी ज खोबरे े स्वतः घरी तयार करायचे खोबऱ्याच तेलाच घरी तयार व्हायचं कधी शेंगदाण्याच तेल पण घरी तयार करायचे आमच्या तर गावाकडेच तसच स शंगनानाच आम्ही का याच्यात जायचो आणि ते प पूर्ण तेल काढून त्याची ती डेप यायची ती पणढ गुरांना उपयोग क यायची आणि तेल घाणीचं तेल त्याचा उपयोग करायचे आता सगळं तेल हा भेसड तेल नाही ना आ ते तेच झालंय आता त्याच्यामुळे सगळं शरीराला म्हणजे हानिकारक आहे थडं चिकटपणात पहिले तेलाच कुठं एवढं आता कि लोक किती वयाप्रमाणे राहायचे कारण त्याला चिकटपणा नसाायचा याच्यामुळे कॉलेस्ट्रॉल जास्त वाढतो हे तर तेल चकटपणा आता आपल्या शरीरात राहतो त्याच्यामुळेळ ते कॉलेस्ट्रॉलमुळे जा असतं त्र हे होतं हृदयावर जाा परिणाम होतो त्याचा
ण रोग खूप वाढत चा न नन पण प्रकार लाग अज न माहिती पण नव्हते कधी
हो नाही ते आता पहिले सरकी म्हणून असं हे होते का का साची सारखी त्याच्यापासून पण आता तेल काढायला लागले त्याचा पण उपयोग करतात
आहे काही ना काहीतरी उपयोग करतायत पण लोक पण त्या ह्याच्यात तर म्हणजे काय म्हणतात आता आईतच सगळ्या गोष्टी मागायचा विचार चालल्या
त्याच्याच आहारी गेल्यामुळे हम स्वतः काही नाही करत त्याच्याच आहारी जात यचं मिळतय ना झालं जला म्हटलं जायचं डायरेक्ट घेऊन यायच ब त्याचा उपयोग करायचा हा म्हणजे स्वतः काही करत नाही ते अ ते्हा आणि पिकवायचे पण शेतात पिकवून मग नंतर त्याचा त्याने आपल्या घरचाच तेलाचा वापर आपण घरी क म्हणजे विकत जाण्याचा प्रश्न राहायचा नाही
हो आता मी तरी मला आवडतं झाड वगैरे लावायच भ तर तेच कंटिन्यू आहे सध्या तरी झाडं वगैरे भरपूर आहेत आमच्या घरात सगळी म्हणजे जी लागतात ती तरी आहेत फुलं पण होत आपल्याला आणि त्या फुलांचा वापर पण होतो
पर पण होतो हो हो हा म्हणजे काय उलट आता फुलं हा आपणरून बाजारात आणण्यापेक्षा आपल्या घरचे चार फुलं बी राहिली तरी आपल्या समा लावलेला आनंद तो वेगळाच असून हा वेगळा स्त झाडाच मी लावलं आणि त्याची जोपासन चांगली केली तर एकदम मस्त वाटतं घरात पण एकदम फ्रेश वाटतं घरी पण दरामजी
आमच्याकडे तररी आहेत भरपूर आहेत झाड आता शेवगा पासून सगळी लावलीत
ह मी पण यता इथ आमच्या तर फ्लॅटमध्येध्येच आहे पण तरी आम्ही लावतो उन्हाळ्यात पाणी घालणं हे आपलं आवश्यक आहे की उन्हाळ्यात पाणी घालायचंच म्हणजे कोी घालो अगर नको घालो नळी लावून घ्यायची ना आपण तर झाडांना पाणी प आठ दिवसानी चार दिवसानी असं पाणी घालतो मस्त म्हणजे झाड पण आपल्या समोर हरवेगार दिसतात आणि कुंड्यांमध्ये तर आहे कोरपड आहे फुलांची तुळस तुळशी तर भरपूरच लावलेत कडीी पत्ता लावलाय
आमच्या इथे ते दृश्य आपापच येतात आणि इतके येतात की लोकं घेऊन जातात तरी पण संपत नाहीत त्या
हा ना चांगलंय तुळशीचं का खूप चांगलं आहे खरं म्हणजे आता त उलटा त्या आम्हाला त्या दिवस सांगितलं की एक तुळशीमुळे स रोज म्हणजे आपल्याात त्याचे हे जर मिळाले ना तर आजारांपासून बऱ्याच पा आजारांपासून आपल्या मुक्तार होक् त होता सर्दी झाली ताप आला तरी त्याचा काढा प्याला लोंग टाकून लवंग काही तुळशीची पानं तथोळसं गूळ सुंट हे टाकून जर काढळाा प्याला तरी ते शरीराला म्हणजे खूप चांगलं हा वैगे खूप चांगलं होतं आता माझे आम आमच्यां म्हणजे तेव्हा आमच्या आई आम्हाला चपाती करून द्यायची त्याच्यात त्यांना गोड लवंगा थोडीशी मिरी थोडं त्याच्यात हे टाकायचे तुळशीची पानं आणि हा आणि थोडस असं गुळा याच्या तयार सारण तयार करून त्याचा चपातीमध्ये भरायचसं आपण पुरण भरतो तसं आणि त चपाती लाटून ती तुपावर आणि आणि ती गरम गरम सकाळी अनाशिपोटी सकाळी खायची व वेलचे वगैरे हा वेल ची काय त्या पूर्ण सर्दी झालेली असेल ताप झा असा झोपल्यानंतर पूर्ण घाम येत म्हणजे असं ताप आपाप म्हणजे गोड्या घ्यायची गरजच नाही लागायची आणिंत तो तेच औषध राहायचं खरं आयुर्वेदिक म्हणून
बरं झालं ते एक मला कळालं
हो सकाळी आम सका काय म्हणजे काहीच ना अनाशेपोटे तेे खायचो खूप छान वाटतं आमही म्हणजे अजून पण मी पण तशीच करतो ते खूप म्हणजे सकाळचा ताप आला आपल्याला वाटत एकदम आणि बा खाऊन घ्यायचं हा क झोपून खाऊन घ्यायचं मसरी पाणी पि झोपून राहायचं सगळां घाम निघतो हम् नाही नाही मा माहिती आपल्या आयुर्वेदिकच भरपूर माहिती हे आहे पण आपल्याला आपण त्याचं करत नाही गोड जा दवाखान्यात गे गोड्या घेतल्या का झालं तेवढा पुरत पण तेवढा पुरत होत तो पूर्ण निघत नाही त्याचही नाही नाही का ते हा अंगात ना नाही निघ ते ख पूर्णदा निघण्यासाठी त्याचा प आमच्या त्या आम पहिले त्या त्याचाच वापर घ्यायचा आणि घर च शेंगदाण्याचं तेल राहायचं घरचं सगळं वापरल्यामुळे त्याला अजून चव चव पण राहायची च याला वस्तूला आता नाही एवढं नाही तर असं पण सोपान नाही काय
का वॅल्यू
इवल् पण नाही राहिले आणि किंमत पण नाही कद्या वस्तू ज आपण आता कोणी करत पण आता शेंगा भूशेंगाच तर आता पेर नाहीी बंद झाल डॉक्टर लोकं म्हणजे एवढं मेहनत करायला तयारचं नाही
हम्म
सोत ते नाहीतर खूप कापूस आणि हे शब्भू शेंगा बाजरी जीवारी व निघायची आमच्या त्याच्याकडे ना खूप पे करायचे
हो खरात होते खूप
कायता बाळ झोपले
आमच्याकडे बाहेर नाही
एक मिनट ह टाईम झालाय
हो हो चालेल
चालत हां हां. बाप रे बाप एवढं नका आपले कॉलला.